आवाज येत
होओ
कशी हे होय मी बरी. कि तू कशीे आहेस?
मी पण मस्त.
कसं काय नाही बघ. बसल्या निवांत जेवलीस काय.
हो आताच जेवली तू?
हो झालं की माझं पण कस चाललंय कॉलेज, का नही अजून चालू.
नाही अजून एक्झाम आहे. त्याचाच अभ्यास चाललय ना.
होय. कुठली एक्झाम आहे.
कॉलेजचीच रेग्युलर.
रेग्युलर कॉलेज ची एक्झाम हाय? झाला की नाही अभ्यास?
हो करतेय.
हम् बर बर, अगं, मी तुला फोन का केलेला माहितीेय काय, मला एक रेसिपी पाहिजे होती मिसळची कारण उद्या सुट्टी आहे ना मग आम्हाला मिसळ ट्राय , मग मी तू केलेले एकदा मिसळ ट्राय, म्हणजे खाल्ले तुझ्यात ची. अं मस्त बनवलेली. त मं म्हणलं आता कुणाला बोलायचं, तर म्हणलं तुझ्या बरोबर तुलाच विचारुया रेसिपी कशी केलेलीस? म्हणजे उद्या सकाळी मला करायला बरं. मला सांगतीस काय तेवढं?
हो सांगते ना.
सांग की.
पहिल्यांदा आहे ना आपण मिसळचा मसाला क ण्या साठी एक कप ओलं खोबरं घ्यायचं. म्हणजे पहिल्यांदा आपण मसाल्याची पेस्ट बनवून घ्यायची. पूर्णपणे आणि एक कप ओलं खोबरं थोड्याश्या मिरच्या टोमॅटो घ्यायचा म्हणजे जेवढी माणसं अस तील तेज्यावर
म्हणजे तू असं स्पेसिफिक माणसांचं सांग की, म्हणजे चार माणसांना एवढं पुरल बघ किंवा अस आता मला तर चार माणसां साठीच बनवायचिये. तु त्या पद्धतीन सगळं मला साहित्य आणि सगळं माप त्या पद्धतीन सांग.
हा ठीक हाय.
हा.
आता मी जे सांगणार आहे ते चार माणसा माणसांचच आहे. पण ते पाणी आप पण ऍडजस्ट करू शकतो आपल्या अ पद्धतीनुसार.
हम्म बर.
हा एक कप मसालाच्या पेस्ट साठी एक कप ओल खोबर घ्यायचं. आणि आप ला आपल्याला जेवढं तिखट पाहिजे, तेवढ्या त्या ह्याच्यात मिरच्या घ्याय च्या, त्यानंतर टोमॅटो घेय चा धने पुड आणि जिरे घ्यायचे.
आ टॅमॅटो किती घ्यायचं.
टोमॅटो एक किंवा दोन घेऊ शकतो आपण.
बरं.
ते आपल्यावर राहील ना. अ कुणाला जास्तं. आवडतं नाही आवडत.
म्हणजे ती पेस्टच करायला लागणार काय त्याला चॉप म्हणजे कट करायचं बारीक?
नाही पेस्ट करूया. करायचे.
हम्म.
हा मग त्याच्यानंतर मसाला तयार करायचा. पण खोबरं मिरची. जि धनेपूड जिरे आदी काय करायचं. तवा ठेवून तव्यात तेल टाकायचं खोबर खिसून घ्यायचं म्हणजे पूर्ण अप- पनीर कसं बारीक. अ हो बारीक मिश्रण त्याच होऊ शकतं असं खोबरं घ्यायचं. नंतर मिरची. टोमॅटो धनेपूड जिरे आणि थोडीशी खसखस पण टाकायची. म्हणजे आपल्या आवडीवरती राहत, हा. आपण जी करतोय ती आता पुणेरे मिसळ करतोय. मग कोल्हापुरी वेगळी ये कोल्हापूर इथ जास्त तिखट पुणेरीमध्ये कशी शेव, शेव असते आपल्या इकडे कसं, फरसाण युज्व करतेत ना. वापरतेत. हा मग आपण पुणेरी करतोय मग शेव घ्यायची. पण खूप छान लागत ते मग मास मसाला करायचा हा. हा मगं मी तुला काय सांगत होती, खोबरं बारीक खिसुन घ्यायचं., ओलं नाही घ्यायचं. सुक खोबर घ्यायच., मिर्ची. टोमॅटो धने पुड धने च्या जागी तू धने जरी घे ले तरी पण चांगली चव येऊ शकते. नंतर जिरे घ्यायचे खस खस अ हे सगळं घेऊन त्याला चांगलं परतून घ्यायचं.
मगज बी वापरू शकतोय काय ग या म्हणजे या पेस्टला
नाही मगजबी नाही वापरायची.
बर
हा मग हे सगळं इकडे परतेपर्यंत काय करायचं आपण, आपण जेवढी माणसं आहेत त्याप्रमाणे मटकी घ्यायची.
हे भाजायचं काय?
हा भाजाय च म्हणजे हा त्याला थोडासा रंग येइपर्यंत अअ असं गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचं. आणि म नं तर काय करायचं आपण एका साईडला आपली आपल्या घरात जेवढी माणसं आहेत. तेवढ्या त्या प्रमाणात आपण अ मटकी घ्यायची. आणि मटकी आप मिक्स काय काय जण मिक्स घेतात. काय काय म्हणजे आपल्या ह्याच्यावर हाय. मग आपण साधीच मटकी घ्यायची मिक्स मटकी नाय घ्यायची. अ मटकी घेतल्यानं तर आता आपण कसं की पेस्ट भाजली की डायरेक्ट टाकतो तशी आपण नाय टाकायची आपण काय करायचं. एका पातीलात तेल घ्येय त्यात थोडेसे जिरे टाकायचे. कडीपत्ता टाकायचा.
बर
तर थोडीशी कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर न कसं चांगली चव येते.
हा
हे टाकल्यानंतर सगळं आपण मटकी चांगली परतायची नाही सगळ्यात आधी ये ना पण मटकी चांगली धुवून घायची. कारण मटकीचा जो वास असतो ना
निघुन काय बरोबर
हा मग त्याच्यानंतर आपण अ मटकी टाकून दिली की चांगली भाजून घ्यायची. थोडीशे आप तेज्यात कलर अ थोडा तुझ रंग बद
बदलत हा हा एक्झॅक्ट ताबूस सारखा कलर यायला पाहिजे ना
तांबूस कलर असा आला पाहिजे. मग कलरची अ कलर थोडासा वेगळा झाला ना मटकीत की आपण अ हळद टाकायची थोडीशी हळद टाकायची आतेशी हार्ट आरोग्यासाठी चांगले असते म्हणून हळद टाकायची आपण
हिंग वापरतेस काय तू
नाही हिंगत्ता नाही वापरायचा आपण ह ह्या रेसिपीमध्येध्ये जे आपण पेस्ट करो आहे ना
हा
ते ट त्यामध्ये आता मग काय करायचं ही मटकी उकडून झाली ना कि पाणी टाकायचं अच्छ
बर पाणी कोणतं टाकायचं सांग गरम कि गार
नाही हा बरोबर हा प्रश्न सगळ्यांना पडतो मग पण आहे ना कोमट पाणी केलं ना थोडस कोमट करूनच वतायचं म्हणजे कसं उकळी लवकर येत ते आणि जास्त वेळ लागत नाही शिजायला
हा हा किंवा चव पण बी घडत ते असं काय होतय काय ग
नाही तस काय नाही या नाही नाही हे सगळं पला मसाल्यावरती राहणार मटकी शिजवण्याचे हच्यात काय असं वेगळं नाही करायचं मी जे आता सांगितलं तेच करायच अ मग ह्याच्या नंतर आपण काय जो मसाला केलाय ना तो गार करायचं आणि तो मिक्सरला पडतो घ्यायचा
हा मिक्सरला लावून घ्यायच कळग
हा मिक्सरला फिरवून घेत ला ना की तेची बारीक अशी पेस्ट करायची ती झाल्यानंतर तर मग गरम गरम नाही फिरवायचा गरम फिरवला ना तर मग एक तर जास्त चव अ अशी बिघडू पण शकते थोडासा गार झाल्यानंतरच फिरवायचा. आणि. हा आणि त्याच्यानंतर परत आपण ही मटकी शिजवले ना. तेज पाणी ओ ओतून नाही द्यायचं ते पाणी ठेवायचं आपल्याला लागणार आहे मग त्यातली मटकी मटकी काढून घ्यायची.
घर.
हा मग आपणपुणेरी मिसळ करतोय तर मग आपल्या इकडे कस डायरेक्ट टाकतय. म्हणजे, हा. तस नाही करायच मटकी काढून घ्यायची, हे मटकी परत काय करायची आपण कि आपण ज्या वेळेस वाढणार ना मिसळ सगळं. एकत्र वाड त्यावेळेस मटकी भरून टाकायची. डायरेक्ट प्लेटमध्ये. म्हणजे वाढताना म आता आपण आमटी कशी करायची जी पेस्ट केली आहेना. आदि तेल. टाकायच थोडस आ थोडी मिरी वगैरे आपल्याला जर पाहिजे अस नंतर टाकाय जी, जिरे टाकायचे तेलात आणि ही आपण पेस्ट केलेली टाकायची. पेस्ट केल्यानंतर आता आता आपल्या ह्याच्यावर आहे, कि मिसळचा मसाला वापरायचा.
कि नाय, पण अस मिसळ वापरल्यानंतर काय अस टेस्ट मध्ये बदल होत काय किंवा वापरण. आणि नाही वापरणे यात काय फरक आहे.
मला मला म्हणजे मी जे करून बघित त्याच्यावरती तर पण जो बाहेरून मसाला आण आणतो मिसळचा त्याच्यापे त्यापेक्षा आपली घरातली चटणी नंतर धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला टाक टाकला ना, किंवा गोडा मसाला जरी टाकलत. तरी ती पण छान लागते म्हणजे बाहेरच्या मिसळ मसाल्यापेक्षा.
हा म्हणजे आपल्या मसालेच आपण घरचे युज करायचे.
हा बरोबर म्हणजे हे कस आपल्याला सवय असते ना आणि मग तर चव पण चांगली येते त्यानी मग ती पेस्ट आपण टाकली ना तेलात तेलात पेस्ट टाकल्यानंतर पूर्ण भाजून घ्यायची पूर्ण भाजल्यानंतर तोपर्यंत त्याला तेल सुटत नाही ना त्या पेस्ट ला तोपर्यंत भाजून घ्यायची भाजून घेतल्यानंतर पूर्ण परतल्यानंतर अ आपण आपली जर घरात लाल चटणी असेल थोडी तर ती थोडीशी स्टा टाकायची बेडगी मिरचीची हा बेडगी मिरचीची पूड टाकायची गरम मसाला थोडा टाकायचा धनीपूर जिरे ूड टाकायचं आणि परतायचं चांगलं परत परतल्यानंतर आपण जी मटकी केलेली बघ
हा
शिजवलेली हा त्याच पाणी आपण मटकी साईडला काढल्यानंतर जे पाणी राहिलेलं ना ते व त द्याय जातात ओतल्यानंतर चांगली उकळी येऊन दिला ना की अ म्हणजे थोडस आटवायचं मापली विसरायचा रस्ता हा आ म मिसळचा रस्सा म तयार आय आणि आता आपण पुनेरी मिसळ करतोय पुनेरी मिसळ मध्ये बटाट्याची भाजी ही असते तेच मग हा मग ते आपण नॉर्मली कसं घरात करतो बटाट्या भाजी तशीच करायची
ं बर
हा ते बटाट्याची भाजी मग वाढताना नंतर बटाट्याची भाजी मटकी आणि आपण जी शिजवलेली मटकी होती ना ती मटकी शेव आणि तुरस्ता असं वाढायच आणि झालं पावासोबत खायचं
बर अजून एक मला शंका हाय आता ह्या सगळ्या रेसिपीमध्ये सिक्रेट आपण म्हणतोय की मिसळ मसाल्याचा मिसळ मसाला मिसळ मसाला जो आपण बाहेरनं आणतोय ना विकत तो आपल्याला घरी बनवता येत ते काय काही अस इन्ग्रेडियंस ती रेसिपी
हो येत येत. येत.
ते मग त्याची चव कशी लागते म्हणजे बाहेरची चांगलं काय घरचं कसं
नाही अ बाहेरच्या मिसळ मसाल्यात आम्ही जे तुला मसाले सांगितले ना तेच असत्यात फक्त एखाद दुसरं, अ आता कस पावडर वगैरे त्यांचे दुसरे असत्यात आणि आपण घरगुती करतो ना,. तेजीच मला तरी वाटतेय चांगली लागते मी बनवून बघितलेली ना.
हा हा हा मगं आता सर्व. करताना म्हणजे कस म्हणजे आता डीसप्रेर कस हे करायचं.
मी सांगितलं ना तुला ब बटाट्याची भाजी द्यायची जी पहिल्यांदा. तेच्या नंतर तर शिव,. शेव. दहीची शेव, केल्या नंतर मटकी टाकायची हा आपल्या ही तिथ कसां? पूर्णपणे मिक्स फरसाना असतो तसा नाय फक्त आपण काय करायचं शेव घ्यायचं त्याच्या व्यतिरिक्त
चालेल आता मी आत काय करीन आता, मी रेसिपी ट्राय करीन, आणि तुला कॉल करीन, आता तू सांगितलंयस ना तसच मी बनवीन. आणि मसाल्याची परत कधी तरी मला तू मिसळच्या आता तू जस सांगितल्यास ते तेवढंच मी बनवीन आणि परत एकदा तुम्हाला, परत मसाल्याचा पूर्ण आपण पूर बनवतो., ना त्याची रेसिपी सांग अ आता मी उद्या कॉल करीन तुला. त्यावेळेस सांग मी अ म्हणजे कशी. झाल्या बघायला तुला कॉल करीन आणि फोटो पाठविन बनवलेल्या
हा चालतयं हा. हा चल बाय बाय.